हॅलो हॅलो नाही थोडं कटकट होतय आवाज म्हणजे मधनं ऐकूयाेत नाही
बला
हा माझा येतो का ना आवाज
हो
हा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का तुमच्या इकडं
थो त्रास
हॅलो
हॅलो
हा का आवाज म्हणजे अस कटच होते म्हणजे असं फस्ट ऐकू ये ना
हो का
हा हो आता येतोय बोला
हम बोला
काय कररायत झालं का जेवणते तुमचं
नाहीठ
हताो
चपातीच बनवत आहे
उशीर झालाय की नाश्ता करतय का सकाळी
नाही नाही जेवणच असतं ऍक्च्युली आज थोडा लेटच झाला
हा दोन वा म्हणजे आता दीड वाजले त्या दिडवायला परत दोन वाजतील
हो नाही ते जरा राशन आणायला गेले होते ना त्यामुळे घरी नॉनव्हेज होत त्यामुळे बनवाईपर्यंत लेट झाला
हो
हम् कामची म
हॅलो काय म्हटलं
तुमचं जेवण आवरला
हो हो चालंयच
ण बोलतता
हॅलो
हा कुठून बोलत आहात
आम्ही सोलापूरला असलो इकडे सोलापूरला राहतोय
हा
हा तुम्ही
ह नम
कुठे राहते तुम्ही
कराड करा सातारा करा
कराड
हा
हा हा ऐकलंच नाही माझे पहिली वेळ झाला ऐकलंय ते
ह सातारा माहिती आहेेल
हो सातारा ऐकलंय
हा सातारा कराड कोल्हापूर
हा
अशी गाव आहेत आमची सातारा आणि कोल्हापूरच्या मधलं गाव म्हणजे तालुका
हा हा कोल्हापूर तालुका आहे ना हो
नाही नाही कोल्हापूरा जि्हा हला सातारा आणि कोल्हापूर नागपूर जिल्हा त्याच्याबरोबर मध तालुका आहे
होय का हा हा
कुठे आहे सोलापूरमध्ये
इथे पण आमचं एक गाव आहे छोटस इकड आहे राहायला सोलापूरमध्येच म्हणजे मायरा माझं इथं
ह
सोलापूर म्हणजे मी सोलापूरलाच राहते माझे सासरी मीथ माहेर आहे ना आता म्हणजे डिलेवर्ह झाल्या म्हणून ककड आले मी मम्मी जवळ आहे.
त
हा
आहेऐकमत
हॅलो
बाहेर कोणतं तुमच हा ते जरा रेंज प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे
हा आता कसं सगळं सांगायचं नाही ना तस सगळ्या गोष्टी म्हणून नाही हा फक्त आपण अस जिल्हा असो तालुका असो हेच सांगू शकतो तिथं ह तुम्ही ट्राय केलात का नाही म्हणजे परत कॉल करायच लागलाय का नाही मग परत
मी ट्राय केले भरपूर वेळा स्विच ऑफ स्विच ऑन पण केला पण काही फरक पडलेला नाही
मग ते ग्रुप वर म्हणजे विचारायचं की टाकून तुमचां म्हणजे असं येतोय म्हण
टाक पण टाकलं गाड्या वण टाक काहीच रिस्पॉन्स नाहीय
त्यांच नाही आलं का रे फलोयजून
काहीच नाही
मग अजून तुमचे पण भरपूर आहे ते कॉल म्हणजे आ
हो ना मी आजबरच बेस करणार होते तशी मी केली होती व्यवस्था पण आता ऍपच ओपन होत नाही, तर मी तरी काय करणार आहे.
हो तेच की
मग आता एवढी मेहनत करुनपण काल दिवसभर, परवा दिवसभर फोनवर
हम्म तोंडाला जमच नाही.
हा ना खरं ना फोनची किंमत कळाली कॉल करणे म्हणजे काय असत!
हा मग ते तीस म्हण, असं तीस म्हणताना असं वाटतंय हे काहीच नाही. पण वाटते तसं नाही, खूप टाइम दिवस जातो यात
हम हा बरोबर
हा त्यांनी परत कॉल करणार आपण हा
खूप वेळ ला टाईम जातोय ना, घरातले पण मग सारखे म्हणतात फोनवर काय त होतं.
तेच की, आपण कॉल करायच, बरं त्यांच कॉल येतो यातच दिवस
आणि त्याच्यामध्ये जर आता आता अगदी तोंडा पशी आलंय आणि असं जर प्रॉब्लेम होत असेल तर मग काय होते म्हणा!
हो तेच तरी ग्रुप वर परत एकदा टाका म्हणजे असं वाहिलंय जर प्लीज सांगा म्हलायचं, मग सांगतील तेनी काय ते प्रॉब्लेम तर
मग आणखी एकदा टाकते.
हा
आता माझ्यापण माझ्या पण बहिणीला आलेच नाहीत, दहा च आले टास्क पुढचे टास्क च तिला अजून आलेच नाही.
हा.
माझ्या की नाही
काय म्हटलाात.
काय ऐकू येतं नाहीये.
तुमचा आवाज ऐकू येत नाही.
अठरा कंप्लीट झाल्यात माझे
हा हा.
आणि अ किती राहिले आता बारा राहिलेले आहेत. त्याच्यात पाच किती मी मोजले पंचवीस म्हणजे वीस कॉलमध्ये मध्ये असे तुम्हाला सांगते म्हणजे सात कॉल माझे असेच गेलात.
होय फेल गेले ते.
हा.
कसं काय तेवढं फेल गेलं तुमचं ओ
कालच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे आवाज येत नव्हता हॅलो हॅलो करतोय काहीच नाही. नंतर मग कट झाला कॉल
होय, म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे पावसामुळे वगैरे प्रॉब्लेम आहे काय नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तुमच्या इकडे
नेटवर्कचाच असणार पुढच्यांचा पण आवाज येत नव्हता हॅलो हॅलो करतोय!
नाही पाऊस वगैरे पडल्यावर पण जरा कमी होतोय ना नेटवर्क म्हणून म्हटलं.
हा ते की फेल के म्हणजे तर असं म्हणजे थोडा पण सेकंद असं बोललेलं नाही का काहीच
नाही नाही थोड सेकंद आहेत ना
हा.
एक दोन, दोन का तीन झिरोच झाल्यात. म्हणजे लागलेलेच नाहीत. पण झिरो मध्ये त्यांचे सबमिट झाल्यात.
हो. त्यांनी केल्यावर का तुम्ही केल्यावर म्हणताय.
त्यांनी केलेलं
हा हा
आणि त्यांनी केलेलं आपल्याकडे होतच नाही.
हो हो
त्यांच्याकडे होणार ते.
हो हो, तेच की.
पाऊस वगैरे आहे का नाही तुमच्या इकडं?
आहे ना आताच सुरु झाला.
हा, आमच्या इकडे पण दोन ते तीन दिवस झालं पाऊस चालूच आहे इकडं.
हॅलो!
हॅलो!
हा बोला.
कोण कोण असते घरी विचारले?
तुमचा आवाजच आला नाही मला आत्ता आला.
नाही ते काय प्रॉब्लेमच आहे ना आता काय, तरी पण मी असं तोंडा पशी पकडलाय मोबाईल.
हा ते, नेटवर्कचाच प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज कट होते, हा त्यामुळे व्हायला वाटतं मग काय.
हेडफोन पण लावलाय.
हा हे नाही हेडफोन पण लावल्यावर बघ नाही हो राहुद्या नाही काय नाही, नाही हेडफोन लावल्यावर पण होत असते असा आवाज. स्पष्ट ऐकू येत नाही.
अच्छा अच्छा. आता काढूनच बोलते.
नाही राहू द्या आता तुम्ही पण कामात आहे मग काय, फोन काय चालू असणार आता असंच म्हणायचं.
हो पण आता हे आमचं बघा ना कस प्रॉब्लेम झाला
हा, तेच की
असा विषय आहे काय.
तुम्ही घरीच असता का काय? होय.
मी घरीच असते.
हा हा मुलं वगैरे क तुम्हाला किती आहेत, लेकरं? दोन आहेती का?
हो, दोन मुलं आहेत.
हा, म्हणजे असं मुलं आहेत का, पोरी दोन्ही एक एक
काय म्हंटलात?
मुलगा आणि मुलगी आहे मला दोन.
हो हो हा हा, लहान आहेत का मोठे?
मोठी आहेत मुलं कॉलेजले आहेत माझी.
काय म्हंटलात?
कॉलेजला आहेत मुलं माझी.
होय का, मोठी आहेत की मग खूपच.
हा इंजिनिअरिंगला आहेत दोन्ही मुलं माझी. लवकर झालं ना मुलं मला हो, कमी व कमी वयामध्ये लग्न झालंय ना त्यामुळे. एक डिग्रीला आहे मुलगा. फोर्टी प्लस हा. मुलगा डिग्रीला आहे, मुलगी
हा हा हा.
तुम्ही तुम्हाला किती मुलं आहेत?
मला मुलगी चार वर्षाची यती आणि मुलगा आता म्हणजे एक महिना झाल.
अच्छा. छान.
हा. थँक यू.
नेक्स्ट टाईम.
हॅलो.
तुमचं तुमचं एज एज काय तुमचं?
माझं तेवीस चालू हाय.
हम्म. लहान आहात तुम्ही.
थोडंफार. टाइम पण झालय परत बोलते ठेवू का?
ओके ओके.
हा.
तुझं आलं बा